हा बोल तुम हो येत येते.
काय म्हटला?
नाही म्हटलं आवाज तुम्हाला पण येतोय का, असं विचारलं आधी.
हा हा येतोय मला.
हम्म हम्म.
तुम्ही आता तो स्वामी समर्थांचा पिक्चर बघितलं का हो?
देऊळ बंद देऊळ नाही हो तो बघायच होत तो गेला म्हणजे असं जायचं जायचं ते राहिलंच.
होय ना छान होता पिक्चर.
हम्म मी प्रयत्न केले दोन तीन वेळा जायचे पण तो तीन वेळा दोन वेळा गेलो तेव्हा फुल दाखव फुलचं होतं.
हम्म लई लई भरपूर गर्दी होते सुरुवातीला नव्हते का तर ते पिक्चराचा नाव असं होतं की त्याच्यावरून कुणाला समजतच नव्हतं ना की पिक्चर कोणता आहे.
हा नंतर जसं चालू झालं तशी जाम हे झालं.
हा म्हणजे एक बघाय गेल्यानंतर सगळ्यांनी सांगाय लागले ना हा स्वामींवर पी क्चर आहे स्वामींन वर पिक्चर आहे.
पण छान होतं पिक्चर बोल्लो.
हो पण स्टार्टींगला कसं ना हो बघितलं ना स्टार्ट टिंगला समझत नव्हतं पण ज्यावेळेस एन्ड आला ना त्यावेळेस कळानं कि पी क्चर कश्यावर बनवलाय त्यांनी पूर्णपणे अशी शेतकऱ्याची गाथा लिहिलेत त्यात. टीव्हीला पण आला ना पिक्चर आता तो.
नाही हो आहे बघितला आमच्याकडे सध्या तरी अजून कुठे दिसतं हे ना झालं.
हा अं म्हणजे मला पण आमची एक शेजारची बोलली लेडीज कि टीव्हीला पिक्चर आलय म्हणून आमच्या टीव्ही नाही त्यामुळं काही समजतच नाही ना.
म दिवसभर अशेच मोबाईल
खूप ही नव्ह काय?
सध्या एकटीला काटत नाय.
नाही आ मंग ह्यांना फोन करायचा या घरी मला नाही करमत.
परत खाली वगैरे राऊंड मारायला जाता ना?
नाय-नाय जातच नाही मला कसलच बाहेर येऊन देत नाहीत कंटिन्यू एका आतरणच झोपू नये मी.
बापरे! त्याच्यामुळे अजून कंटाळा येत असेल?
लय भरपूर हे काम आल्यामुळे
हा ना ते दिवसभर ते काहीतरी चालू राहतं ते बरं आहे. आताच जॉईन्ट झाल्यात का तुम्ही पण?
हो. म्हणजे झाले तर दोन-तीन दिवस थोडा हळूहळू कॉल करते कसं
हा माझे पण हा माझं काय कसं माझा आज तिसरा दिवस आहे माहिती हे माझं पण नव्हतं.
हा ना म्हणजे जास्त पण बोलून बोलून असं गळा सुकतोय ना मंग पाणी कमी पडतं.
हम्म नाही पाणी पीत राहायचं तुम्हाला गरज आहे सध्या
हा ना म त्यामुळे मी जास्त वगैरे कॉल करतच नाही.
अच्छा. अ माझं बी आता पहिलाच टास्क हो का, नाही माझा हा पहिलाच टास्क झाला पूर्ण आताच.
हा. म्हणजे किती कॉल राहिल्यात? अजून भरपूर कॉल असतील मग.
हो मी हा मी ते कालच चालू केलं ना, काल माझे दोन झाले. आणि आत्ता हे अ चार झाले. आज असं तर पहिले पहिले पाच होते. पहिले पाच दिलेलं पहिला पाच ह्यांचा आलेला दुसरा पाच चालू झाला आत्तापासून.
हा.
आणि ट्रान्सलेशनच पण वगैरे पाठवले लिंक, ते जरा फॉर्म वगैरे भरायचं अजून मला.
भरून घ्या पटकन, आता जवर प्रॉब्लेम चाललाय तवर भरून घ्या म्हणजे आले की डायरेक्ट कामच चालू होईल.
काय काय नाही माझा मोबाईल जरा हँग झालाय. म्हणजे तो आता डिस्प्ले जात आलाय. रिपेला नेलं म्हटलं नाही मग नवीनच घ्याय लागेल, म्हटलं ठीक आहे ना, दोन दिवस जाऊ दे मग घेऊया.
हा.
माझा पण बिघडला आहे. म्हणजे हे काम आल्यापासून मोबाईल बिघडलाय माझा.
हा हा माझंपण म्हणजे माझा आधीच झालेलं सुरुवात. कसंय मुलांना द्यायची ना. ते होमवर्क वगैरे करण्यासाठी. मग ते काय करतात, सारखी कुठेपण कुठलपण बटन दाबून त्यांनी सगळी वाट लावल्या.
हा माझ कसं चांगलं पेमेंट आलय ना. मग आता हे म्हणत होते, घेऊया त्या पैशानेच.
हो हो, घेऊन टाका.
हा ट्रान्सलेशनचं चांगलं पेमेंट आलंं आओ मला.
हो काय, छान. नाही आमच्या म्हणजे मला माझ्या ननंद बाई करायच्या, त्या बोललेल्या मला पण मी एवढं हे केलं हे नाही. म्हणजे एकदा बोलून झालेल्या त्या. पण म्हटलं एवढं काही नसेल, म्हणून लक्ष नाही दिलं. आता परत म्हटत नाही तू करून घे ट्राय तर कर. मग तुला जमलं तर कर पुढे कंटिन्यू, म्हटलं हो चालेल. म्हणजे काय? त्या करत्यात, त्या सगळं करत्यात. त्यांना चांगलं पेमेंट मिळतं वगैरे आता.
हम्म हम्म.
मूलपण त्यांची छोटी आहे, आता पण तिच्यात त्याची तब्येतपण बरी न्हाय. त्याच्यामुळे सध्या हळूहळू कमीच आहे हम्म.
तस चांगलं आहे माहित आहे का, लेडीजसाठी भरपूर चांगलं हाय हे काम.
हे चालू आहे, चांगलंय उलट.
हो. मी आता बरेच जणींच ऐकणार. ज्याला हाय ना म्हणजे असे व्यवस्थित वागत नव्हत्या सुनासोबत. आज त्या सासवा सुद्धा सुनांबरोबर गोड बोलून हायत.
अं.
म्हणजे पैसा बोलतोय ना. ते नाही का पैशाशिवाय काय होत नाही. तसं काम झालंय आता.
ही गोष्ट खरी हाय. मग काढलं तर, किती केलं त्याच काही नाही. पैसे दिले की चांगलं.
हो हो हो हो. आणि मी कसं म्हणजे ते ज्वेलरचं वगैरे पण करते ना. मग जर हे नव्हतं त्यावेेळेस ते करायची मी, त्यामुळे त्यात पण दिवस जायचा माझा. पण आता कसं दोन महिन झालं बेडरेस्ट सांगितली आणि हे काम आलं, त्यामुळे मग मला बर पडाय लागलं.
नाही बरोबर हाय, ते बसून बसून पण त्रास होतो त्याचा.
हम्म. आणि तेवढ्याच डोक्यात राहत की, हा दवाखान्यात गेल्यावर काय होईल? कसं होईल, मग आपल्याला भीती वाटेल का?
हं.
तेवढंच डोक्यात असतं मग अ तिथं कसं करणार? मग आपल्याला भूल देणार का? म्हणजे असं तेवढच म्हणजे एवढी भीती वाटून राहते ना की काय सांगू तुम्हाला आणि सरकारी दवाखाना म्हटलं की मग तर जास्तच
जास्त. हो एक वेळेस सरकारी दवाखान्यामध्ये एवढं हे करत नाही, सिस्टर कशाही करतात पटकन.
हो हो म्हणजे माझ पहिलं होत ना, मिसकॅरेज एक झालं. त्यावेळेस ना मला सरकारीतच नेलेलं माझ्या मिस्टरांनी, म्हणजे खाजगीत नेलं नाही. का तर म्हंटलं कुठे एवढे पैसे वगैरे भरा आणि तिथं ना गेलो तुम्हाला असं खरं सांगते. मग का त्या सरकारीत त्या सिस्टरनं ना, मला नको नको केलं. मी सल गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीत. सलाईन काढली की गाडीत जाऊन बसली. म्हणलं मला पाया पडते, परत आणू नका इथं. आणि तिथनं निघून आले. मी सलाईन घालाय जरी मेलेला, तरी मी पळून आलेली. मी बाहेर नाही म्हटलं, मला इथ ऍडमिट व्हायचच नाही. आणि एमर्जन्सी होती ना मला, आता रातच्या बारा वाजता तर इमर्जन्सी कुठे ऍडमिट
कुठे करणार हो, हो. नाही लक्ष नाही देत जास्त. तिथे गर्दी पण खूप असते, सिस्टरपण कंटाळतात. त्यांचीपण खूप नाहीतर सगळे बघून बघून ते आपण कंटाळतात. मग कसंही वागत्यात त्या हो.
हा. आणि त्या भरपूर आओ म्हणजे काहीच कशा असतात की, असं बोलायचं त्यांना म्हणजे नॉलेज नसतंय.
नसतं आणि आपण काय बोललं की परत आपल्यावर भडकायची पण तयारी त्यांची.
त्यांची हो, ते आहेच. आणि त्या असा विचार करत नाहीत, की बाबा हा त्यांना त्रास हो तोय किंवा काय असं नाहीत ओ विचार करत त्यात.
आपण व्यवस्थित हे करावं, हे काय नाही. हो तुमचं काही नाही. त्यांन त्यांना पेमेंट मिळतो ना त्यांचा बास झालं. त्यांना त्याचं काय विचार नसतं. मा समोरच्याशी कसं वागायचं? आपलं हाय त्यांना काय नाय तुमचं.
हा ना. पण काही काही काही दवखाण्यात पण तसं नाही ना. काही काही दवाखान्यातनी घेत्यात, दक्षता घेतात तशी. आता मग तसं म्हटलं ना अं आता कुठलाच दवाखाना चांगला म्हणावा, असा मी तर म्हणू शकत नाही. का तर तुम्हाला माहित आहे, सातारमध्ये ना एक लय फेमस दवाखाना होता. एवढा फेमस होता की, अ काय बोलायच नको. प्रेग्नेसीसाठी आणि परवाच एक केस अशी आली, की तिच्याकडे एक डिलिव्हरीसाठी लेडीज गेलेली. तिची डिलिव्ही झाली आणि तिला पॅरलसिस झाला.
आई ग आणि बाळ, बाळ व्यवस्थित आहे?
मग पण ती आई पॅरालिसिस झाल्याव बाळाचं काय ना.
काय नाही त्याला, काय करणार ते बाळाला? ना दूध देऊ शकत व्यवस्थित काहीच नाही.
काहीच नाही, आईची मायाशिवाय बाळाला काहीच पर्याय नसतो. आणि दुसऱ्यानी कितीपण जवळ केलं ना, तरी आई शिवाय माया कोणच नाही लावू शकत.
नाही नाही.
आणि अ म्हणजे ते मिस्टरांनी तिच्या केस वगैरे केली असेल आता? एवढं म्हणजे ही घडलं म्हण, तर त्या डॉक्टरनं
भूल वगैरे देताना त्यांच्याकडून काही जास्त झालं असेल, तर त्यांना त्रास झाला असेल ना ते.
हा मग त्यांनी काय केलं माहितय काय? मग तिथं तिथल्या तिथं मिटवायचं ना, त्यांनी त्यांनी ते राजकारणात उडलं म्हणजे मोठी-मोठी लोक असतात ना त्यांच्याकडनं त्याला गप करायला बघितलं. मग ते प्रकरण जास्तच वाढलं.
बरोबर आहे तुम्ही तुमच्याकडनं दर चुक झायस तुम्ही मान्य करा ना.
हा बाबा तुम्ही म्हणायचं होतं बाबा हा ठीक आहे आमच्याकडनं झाला आम्ही असा सो उपचार करू किंवा तुमचं काय जे होईल ते आम्ही करू तुम्हाला आता त्यांची किती ओळख असेल ना एवढा मो ता दो म्हणजे तुम्हाला माहितय दोन तीन मजली दवखाना हाय तो.
हो.
एवढे पेशंट असतात की दिवसात तो शंभर पेशंट होतात तिथं.
म होत असेल आरामात.
मग ते म्हणू शकत होते ना अशे की हा बाबा तुमचं आमच्यामुळे नुकसान झालंय. काय होईल ती भरपाई आम्ही करतो आणि तुमचं पेशंट पण आम्ही व्यवस्थित करून तुम्हाला देतो. असं नसतं की ती पेशंट व्यवस्थित होणार नाही. गवर्नमेंट प्राइवेट आहे सॉरी.
प्रायव्हेट मध्ये असच आणि मेन म्हणजे ह्या प्रायव्हेटला ओळख असली की जास्त लक्ष करतात.
हो हो हो.
हम्म.
म्हणलं नशीब म्हणलं मी तीथली ट्रीटमेंट बंद केली माझे मिस्टर तर म्हणाय लागले बघितलंस का हे मला काय माझं तिथच ट्रीटमेंट चालू होत
चालू होती का माच्छ?
हम्म माझं अम तिथून बंद केले परत मी की लई ला बघू होत होतो ना मला जरा मी बंद केली आणि मला जरा वेगळच वाटय लागलं मॅडम काय व्यवस्थित चेक करत नव्ह
चेक करत नव्हती काय काय डॉक्टर नाही सांगा समजून वगैरे पहिला वेळस तेन तरी नाही सांगत म ते आपलं आपणच सगळं बघायच व्यवस्थ
हो आणि इथं विषय कसा होतो की आम्ही दोघच असतोय. आणि फर्स्ट टाईम असल्यामुळे म्हणजे काही या
काही समजत पण हो हो आणि घरं घरात कोण मोठं असलं सासू किंवा आई तरी आपल्या समस्या सांगतात. किंवा आपलं मोठे होऊन जाईल कोण ते नसले की आपल्या आपल्यालाच काळजी घ्यायला लाग
आणि फोन वर सांगण आणि समोरासमोर बघणं त्यात पण फरक पडतो ना.
तर हा आपल्या मुलीला सुनेला काय त्रास होत त्यांना समजतं ना बघ पण तेव्हा .
आमचे सासू बाई म्हणच्या ए माझ्या मिस्टरानी केला ना फोन आता पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली ना म्हणे सा पण करता ना करायच नाही सांगितलं ना मग ह्यांनी फोन केला सासूबाईंना कि आई तू ये म्हणून तिला काहीच करायच नाय.
अच्छा
तर हो म्हणल्या पण आलेच नाहीत. वरून मलाच फोन करून म्हणतात की दिल्या का गोळ्या काय बोलले डॉक् आहेस का व्यवस्थित एवढं एवढं बोललं की झालं का? आता महिना संपत आला पण मला आजपर्यंत अजून एकदा ह विचारलं नाही की तुला काय खा वाटतंय का.
अच्छा ते मग आपल्या मनातून .
हा माणूस पूर्णपणे उतरतो. काय तर आपल्याला गरज आहे त्यांची आणि त्या अशा करतात. मी काही जास्त दिवस म्हणते का दोन तीन दिवस जरी त्या येऊन राहिले असते ना तरी मला बरं वाटलं असतं, का आता त्यांनाच जरा आराम भेटला असता ना.
हो तर मग आपले मिनिट पूर्ण होतात, परत करूया का कॉल?
हा चालेल.
हम्म चालेल.